हॅलो हां बोल की
हा हा तुमचं कॉलिंगचं प्रोसेसिंग हा बोला की
हा बोल की अ
अ ते तुमचं कॉलिंगच प्रोसेसि सिंग मधे प्रोसेसिंग मध्ये आहे ना उम पेमेंट?
होय प्रोसेस मध्येय
हा येतंय घ्या पॅमेंट तुझं काय अ ब्ल नाही नाही जमा व्हा लागल्यात पैसे त्यामुळं नई काय म्हणालत्या तुम्ही?
ते पहिलाच अजून एवढ तीनशे चौदा लवकर रुपये का, तर ते लवकर झालं नव्हते ते ते मध्ये बंदच होतं ना कार्याच काम
होय हो होत आता हाय कन कंटिन्यू चालूय कार्याचं आणि आता थोड्या दिवसांनी अजून एक टास्क येणार आहे.
हम्म तो कसला?
तो टायपिंगचा
कसला? हॅलो.
टायपिंग त्या टाईप मध्ये हॅलो टायपिंग करायचं टायपिंग मध्ये
हा का चालते सोड येते मला. ते मी काय सांगालतो तुला
हम्म हा
घेतलेलं मग त्याची परीक्षा एक अ जानेवारी मध्ये झाली. मोठी परीक्षा होती इचलकरंजीत. इचल म्हणजे झालेली गेल्या वेळेला आणि आत्ता पुण्याला होती.
हा हा हा.
पोर लई हुशार होताते स परत त्या परीक्षेला म्हणजे ते क्लासेस लावलं म्हणजे एकदम शार्प होत्यात इंग्लिश पण जरा तरी याय लागते गणितात परफेक् तुमच्यात हा अबॅकसच्या हां
कोणते सबजेक्ट अस
आरव मध्ये लई फरक पडलाय तेव
काय म्हणलिस.
गणित असतंय गणित फक्त गणित असतंय
होय का? म तेची रेग्युलर स्कुलच आहे ना आरव ची रेग म्हणजे
काय म्हनेतेस.
कूलच आहे ना आरवची.
होय ते रेग्युलरच शाळा वेगळ आणि हे क्लासेस मी शाळेतर्फे नव्हतं ग मी खाजगी लावलेलो वैयक्तिक लावलेल्या क्लासच
हा तेच म्हणलं तुम कस काय लावला तुम्ही तिकडं कोण बोललं त नाही तुम्हाला
हा म्हणजे त्या च क्लासेस माहित होत मला असंच माहिती झालते माझ्या मैत् मैत्रिणीची एक मुलगी करत होती आणि मला पण लावायच होता सोड दोन तीन वर्ष आरो पाचवी लाव होता तेव्हा बसून मला लावायं होतं खर म्हणजे. आणि मी आपल्या गावात मला ते प्रॉपर शिक्षकच मिळाले नाहीत त्या क्लासेसच.
हा हा हा
हा आणि हेथ गावात आहे ते हा
हा
गावात चौकशी केल एवढे वर्ष काय आणि ते रेग्युलर चे ्ञान गणित इंग्लिश हेच अबकस विषयच नव्हता.
आपल्या, आपल्या गावात कस आहे माहिती आहे काय टॅलेंट नाहीच आहे गावात. सगळी अशी हेच आहे. हम
नवीन काय नाहीच अगं ते हाय तेच जना जुन जन चालू आहे. जर नवीन कायत पोराना ऍक्टिव्हटी करायची असली तर मग काय करणार सांग.
होय आणि तसच पाहिजे हा.
हा आणि मग. ते क्लासेस त्या मॅडम त्या मैत्रिणीकडन नंबर घेऊन असं शोधून शोधून काढून. म्हणजे जवळपास बघायसाठी ग तरी पण ते जवळपास मला. कुठ म आलं नाहीेवटी त्या मॅडम ऑनलाईन घेतो म्हटल्या.
हा
असं झालं मग ते ऑलाईन. मग पहिला म्हटशून बघूया म्हणजे रेंज नस अस तरी समजायला तर पाहिजे. ऑफलाईनच आणि ऑनलाईनच जरा ख करते नाही. हा फरक पडतोय असं वाटाल त मला. पण काय फरक नाही पडला अग छान झालं त्याचे क्लासेस.
ऑनलाईन जाता करतय त-
हा करतो होत आता संपलं की झालं त्याचं.
झाला हा मग आता ते मॅथस मध्ये वगैरे स्पीड कशी आहे.
होले भरे आणि मला संग इंग्लिश पण झाले सुधारले छान.
त्याला एक दिवस. होय ना त्याला काय करा एक दिवस मी घरी असत की नाही. मी घरी असते ना तेव्हा त्याला पाठ. तून आम्हाला बघायचं आहे म्हणजे हा. म्हणजे आणि फीज वगैरे कशा आहेत त्याच्या.
फीज आहेत की त्याच्या. आरवश मग त्यान वर्षाची चार हजार रुपये घेतलेली ऑनलाईनच. ऑफलाईनच काही तर थोडी कमी असेल म्हणजे इथं नाहीत ग त्या मॅडम. सिंधुदुर्ग ला असतात त्या मॅडम.
होय.
हा मग तथ ना ते ऑनलाईन घेतात मग त्यांची ऑफलाईनची बॅस झाली की नाही.
कॉन्टॅक्ट वगैरे.
असंच की शोधून शोधूनच घेतल आपल्या बोलणार तेवढं तर करायच पाहिजे.
करायलाच पाहिजे आणि चांगले करायलाय म्हणजे आपल्याकडे जास्त म्हणजे एवढं कोणाला माहिती नसतं ना. आ बेस मुलांचा बेस. चांगला असला आणि. मुलांचा बेस चांगला असला क त्यांना. कश होय आणि त्यांना पुढं मग भीती वगैरे वाटत नाही गणिताचे ते.
अ हा हा तेच की म्हणतात र आता लहानपणापासूनच. लावायच होता लहानपणी बेसिकच चांगलं झालं की मग. थड अवघड जात नाही ना नववी दहावी ला.
होय होय होय.
तेवढ्यासाठी तर एवढं झाडंपड लावलं हम्म.
हा आणि इथनं पुढं पण म्हणजे त्याला मॅथसचे चालूच ठेवा प्रॅक्टिस त्याची
हा आता तो ह्यायला बसलाय ग तुला सांगतो.
हा.
ते काय म्हणतात भाई स्कॉलरशिप काय. असल काय तर आहे नाही त गल्या वर्षी हो वा गेल्या वर्षी होॉलरशप पक्षा. पण चांगले मारग पडले होते.
ऑनलाइन पण युट्यूब ला वगैरे चांगलं मत. सायन्स त्यां व्हिडिओ चांगले चांगलं असतात बघ मुलांचा आता कुठे एक्झाम वगैरे आली की नाही. सर्च करायचं त्या टाईपच त्यां क्वेशचन पेन सगळं देतात.
होय का बघतोय त म्हणजे त्या मोबाईलवरच अभेतोय शाळ नंबर दिल्या त्या युट्यूब बघून बघून चालू असते ते बघ त्याला बाहेरच्या परीक्षेचा पण अनुभव पाहिजे होता ना त्यामुळे च गेलता प पुण्याला फोन आम्ही कोण गेलोवतो त्या मॅडमचवढ घेऊन गेल त्या सग्याद्यार्थ्यांना. त्यांच्या बरोबर तो एकटा जाऊन आला. त्याव सवय पण राहत्या. हा आणि भीती मोडते ना फे
होय होय.
तेवढ्यासाठीठी आणि प पर्गी ज काय ती काही जात नाही ती लहानच आहे थोडं अजून तिचां काय वेगळा विषय नाही.
होय होय.
चांगला क्लास आहे पण तिचय की रुटीन चौथीला गेली आता. मराठी शाळेत असे पाचवीपसून बघायचं मग तिला आपण क्लास हा आरव आठवीला
हा हा तेी जाता म्हणजे तिला हा तिला एवढा काय असा प्रॉब्लेम वगैरे होत नाही ना मुलगीला
कुणाला नाही तिला काय नाही प्रॉब्लेम होत.
नाही मस्ती तिथ राहते अ याच ह्याला ऐकायचं काय तर कानाच्या हा
हा तिला मशीन आहे की त्यान काय प्रॉब्लेम येत त होय आता नॉर्मल आहे रेग्युलर आहे तिचं
हा हा म्हणजे आता आपल्या नॉर्मल शहायला चालते तिला घातल्यावर
होय होय नॉर्मल शायला जाते कि मराठी शाळेेत सन्याशळथ जायथ हा आणि तिनं पण होय आणि तिनं पण ऋवन परीक्षेतले छान मार्क पडले अगं परवा रुनमण झाली होय. होय आणि चांगले मार्क पडला होते तर डिजिटल करून लावलेले तिथे बोर्ड सारखं अभिनंदन म्हणून शाळेपशी लावलेले सराांनी सराांनीच केलेलं.
बरं आहे किं मला माहितच नाही.
हा म्हणजे दोन्ही पर्ांच अभ्यासाचं काही टेन्शन नाही तुला खरं सांगायचं म्हणजे
होय बर आहे.
हा आणि करा करा म्हणून तुला सांगतो दमवत पण नाही मागं पण लागा लागत नाही. त्यांचा निर्णय चांगला करतात.
होय बरे झालं बघा
तेवढ्या हफते तर काय प्रॉब्लेम नाही बघ फक्त त्यांना मी तेवढं वेगळं वेगळं आपण मार्ग दाखवायचं काम करायचं बाकीच कनसन करताय.
चांगलं गेला बघा आपल्या एवढ्या ह्याच्यात क नाही चांगले केला.
हा अगं खरं म्हणजे मला पाचवीलाच लावायचं होतं मला तर ते क्लासेस मिळाले नाही. आपल्या गाव तर नाहीतच सोड पण बाहेर पण मलाई चौकशी केलतो.
हा हा
ते जर मिळाला पण उशीर झाला तर सातवीला गेला आणि मिळाला ते
कसे
होय केलेली की ऑनलाईन नाही आणि जाऊन येऊन ते लहान होता ऑनलाईन जाऊन येऊन ते कसं करणार
हा हा
म्हणून नू नको म्हण त्या पप्पा त्यांना ऑनलान विचारल ऑनलाईन पण नाही म्हटलीत त्यानी मग ह्या मॅडम ऑनलाईन तयार झालत्या आणि त्याचं कसं आहे सांगू काय त्याची एज एज लिमिट आहे. पाच ते पंधरा वर्षापर्यंत चालते. मग तो आता आहे बारा वर्षाचा बारा संपणार बग आता ह्याच महिन्यात. होय पंचवीस तारखेला बड्डे आहे त्याचा.
परवाच्या मग ते एज मध्ये संपल म्हणताना शेवटी मी ऑनलाईनच घेतलं मग ऑनलाईनच कसं होत होतय नाय होतय असं वाटलंत नाय
भीत भीतच केलं पण त्याने केला सगळं
हा हा.
कीट तेन सगळं मिळालेलं आहे की त्याला किट मिळाल्या बॅग असत्या ती बॅग मिळाल्या. आता परवाची एक म्हणजे एक ट्रॉफी मिळेल तिथं पण चॅम्पियन झालता तो. आणि पुण्याला पण चॅम्पियनच झाला.
हम् हम.
आणि त्याचं क्लासेस रोज नसत्यात अगं
हा?
फक्त शनिवार आणि रविवार दोनच दिवस आठवड्यातन तेवढच दिवस अभ्यास करायच इतर वेळे शाळेचा अभ्यास करायच.
हा हा.
असं रोज कंटिन्यू असलं काय नसतय दोनच दिवस करायचा अभ्यास.
हम्म हम्म.
त्या अभ्यागस गंधाची ट्रिकच वेगळा आहे आग
होय ना?
आपले ना हा ते ट्रेक वेगळे ते पोरांच्या एकदा डोक्यात बसल क नाही ते फिटच होऊन जात ते
अच्छा संगीता
वेळ झाली हो
हा कोण संगीता ही संगी संगी हम् हम
हॅलो
हा बोला की.
अगो टाइम झाल कि.
झालं का दहा मिनिट बघतो थांबा चालू राह